हॅलो हा आला का कॉल तुम्हाला?
होव आला.
आवाज येत आहे ना माझा?
हा आवाजही येत आहे हा बोल
गावात आले ते पिवळ कार्ड अनिवार्य आहे काय?
याचा काय आताच्या आता भुलीबिंदुन टेटस ठेवली ना
हो
मला तुमचा आवाज नाही येऊ लागला तुम्ही बाहेर या सॉरी.
बोला लागती म्हटलं तिच्यासाठी ह
हा तुमचा आवाज आला ना उशर
इथ मग आवाज चालूच आहेत.
आला का तुम्हाला माय आवाज?
कामात आहे काहीतरी हा
आ
हो हो ना
कार्ड कोणत हे बसच का? हम्म. कोणतं कार्ड काढायला लागते? हॅलो. हॅलो.